हा बोला की चहा झाला बघा आत् ता तुमचा तुम्ही काय घेत नाहीय खरं हां, हां पोरग
ते गेलेय बघा आजोबांसोबत आत्ती गावाला गेल्यात नाही जरा
हं
इथं मंदिर एक महादेवाचं मंदिर एक हाय ते आमचं मामा पूजारी आहेत त्याच्यामध्ये ते जरा झाडं तोडायचे म्हणून त्याला घेऊन गेल्यात
हा, हा, हा, हा
एकटं असल्यावर लक्ष ठेवाय लाग तय नाही हम्म आपण आत काहीतरी करायल कि आत बसत नाही ते
एक तर झालेलं हे खर लक्ष ठेवाय लागतंय बाई मुलांच्याकडं होय. तुमच्याकड कस वातावरण हाय? आम लय ऊन पडलय हो आम्ही पण आज कोल्हापूरला गेलेलो
हं
ऊन अक्षरशः त्यात आमच्याकडं वाहनं नाहीत जीव रडकूंडीला आल्या गत ते व्हायच सोडायंच ग कामावर म्हणजे दीर म्हणा लागलेले मी येतो मग कशाला उगल तेवढं खाडं घेकून जायसाठी नको म्ह म्हनल आम्ही जातो एस टी न ते एकसारख पाच ते सहा दिवस जाया लागणार
हा हा
म्हणून आणि
म्हणजे, खेडभाग असल्यामूळं नाहीत काय गाड्या?
खेडभ पण हायता खरं सारख त्या नसत्यात ओ चुकत्यात त्या, म अ रस्ता चालू असल्यामुंळ कण हीतं असत्यात सारख्या,
हम्
खर सार एवढ्या नसत्यात आपल्या सिटी लेवलला कश्या अश्या तश्या नासत्यात ओ, टायमिंग ते ट टायमिंग जरा पाच मिनिटं झाल की झाल. सकाळी- सकाळी टा पहिली एकसटी साडेसहा ते सातची एक असत्या नंतर साडेसात ला एक असत्या. तर नऊ ला एक असत्या, साडेनऊ ला एक असत्या आणि एक साडेबाराची एक असत्या. त्याच्यावर अडीच वाजता एक, आणि आता पाच साडेपाच वाजता, अश्या असत्यात ओ.
हा हा. कोल्हापूरला काय?
होय होय.
ह आणि बाकीच्या गावांना?
बाकीच्या असत्यात म आता आमच्या तिथन कोल्हापुरातन, कणी आमच्या गावाकड हातकलंगल्याकडं कुंबोजला ला पाच- पाच मिनटाला गाडी हाय. हीकडचं नाही ह. कस इकडली लोकं प एवढ कोण असे ओळखियत भागात कोण असं सारखं जात. ते तेन जे ते जायाय लागलय.
आणि गाड्यांचा प्रॉब्लेम आ असल्यामुळ जास्त
अरे मिटिंग आय माझी. होय होय आण त्यात, पेट्रोल एक मिळणा, आम्ही पण परवा म्हणा लागलेलो आमच्यात पण, हेजी गाडी घेवूया चार- मरली स्कुटी. ते मलाई परवडतय खरं नाही आवो तेज कसं हाय सांगु मी बऱ्याच, कोनाची तक्रार ऐकली? जाग्याला थांबली तर तिथ, कुणाच काय चालत नाही. येऊन उचलून टॅम्पूत न नेल्याशीवाय काय पर्याय नाही मग त्या त्यांच्या ऑफिसला.
म्हणजे जागेला थांब हा ती बॅटरी खराब झाली. तर.
ते कुठं वाटेल तरच अशी होऊत्या थोड चांगली झालत्या
नाही आता आमची सांगू का चार ते पाच वर्ष झाली आता आमची घेऊन चांगय आमची. होय घेतानाच आपण हलकी घ्यायची नाही काय नाही घेतानाच आपण जरा हलकी मग शेचाळीस हजार पासून चालू आहेत ना आमची ती शाहनउची हाय. मग घेताना जरा भारीतली घतली
मग आता कनी कुंभजातल्या एका माणसानं सत्तर हजारला घेतलेला आमच्या माहेरातल्या मग ते कदम दोन एकदम घेतलेले त्या सत्तर सत्तर तरच्या. म ते न क नी आता मोठ ठीक घेनार घेनारहेत. तेच्या मं त्याततीली बी का लागले कुठली पण देणार मग आम्हाला देत आम्हाला देत होता सोडा पंचावन्न हजार पर्यंत
ह.
अद नवीनच फक्त त्यान पंधराज्याच वापरलेलया.
म चालत होत की
ते आमच्या घरातल्यासनी हे होईना आही सांगत होतो आता पेट्रोल पण महागा झाला महागाव लय दररोज मिळ ना आपण.
महागवाय लागलंय आणि मिळना पण हा.
म्हेजे दिरांना मह नवऱ्या वानात पण सांगितलंय ते बंधु त्या जाग एये जिथ तयार भरपूर आहे त्याच्यामुळं त्यानी मला नकोच म्हटलं आहो मता काय बोलायचं पेट्रोल वर घेऊया म्हणतत होय ते आमच्या इथलं क नी ते गुरोडॉप तर म्हण आहे तिने त्यात्यांच्या मिसेस ना तिने घेतल्यात ते तिन सांगितलं सासूबाई एक सांगून. ठेवल्यात कसं तीला खज सारखं शेतं त्यांची मग माणसं बोलवाय लागत्यात. टॅम्पू करून त्याला एकदाच काय झालं की दहा दहा वीस वीस हजारट खर्च काय नसतंय असं सांगून ठेलं ते सासूबाई पण आमच्या तेवढे काय धरून बसल्यात मग
नाही नाही आता अजून तर मी काय सांगते आमची खाय सुद्ध
नाही.
काहीच नाही फक्त आम्ही चा अ चार चांगली असल्यामुळे, चांगली एखादि टी आपल्या त्यामुळे चार ते पाच दिवसातन चार्जिंग करतोय आम्ही.
तुम्ही चालवतायसा तुम्हाला येत नाही, जरा जरा-जरा सा प्रयत्न लय म्हणजे
अहो तेजी कसं जरा मुठ वाढली कि ती पळत त्याचा आवो
लय पळत्या होय-होय त्यान तक्रार हाय बय
हा जरा आपलं लक्ष इकडं तिकडे झालं मुठ वाढ
होय बाई आणि ते गाडी चालू झालेल्यामुळे आता आवाज येत नाही ही एकदम शांत अस ते काय कळत नाही आणि वळत नाही बाई. त्याने भीती आणि भविष्यात म्हणा पेट्रोलची कसं कधी पण काय झालं की कुठे ही काय हे केल तर दाखवल तर चाल तक्रार काय नसते तर हे असं कसं त्याचा आपमान पिसला दाखवा.
हा शोरूमला दाखवा आणि
ते आदी आमच्या खेडे बागात काही सुविधा नाहीत, मग मी पण ते डोक्यातन काढूनच टाकलं. आमच्या स्कुल हे ज्या त आ घास कुठे नाही. एकोणीस प्लेस दर एक हाय आणि डिस्कवर एक हाय. आ आज मीस . त्यावेळी प्रेमीण . म्हणजे काय आहे ते, म्हटले ह्यांना हा हा. हॅलो
हा बोला की
रिपोर्ट सांगा लागलीया. पाच हजार ते पाच सात. हम्म, उन्हाच प्रमाण काय नाव, नव वाढाच लागलाय.
बघा कि पाऊस नाय काय नाय.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
आणि मुलांचं शरीर तर आपोआपच असं तापायला लागलय.
शरीर मुलांना. त्यांचं नव्हं जनावरं तर अशी ताप कसा भाजत नाही काय?
हा हा तसं
आमच्याच नेहमी आता. गार पाण्यान घालतोय नऊ वाजता अशी. नाही होय
हां हां सोमनी पाण्यान घालतोय.
होय होय.
उन्हात काय सुच ना? स्वयंपाक करायचे? जरा दळप कराय लावलोय बघ. ह.
हा हा हा.
स्वयंपाक आती आजून याय स्वयंपाक काय निवांत असतोय कधी स्वयंपाकाच हे नसतेय. आमच्यात लई लागतं नाही. एक नऊ दहा भाकरी करायच्या.
हा
कालवण पातळ असलं की सुकं काहीतर करायचं. सुक नसलं कि पातळ करायचं. आणि भात करायचं.
हा हा. हा.
पण तेवढ्याला पण टाईम लागतो.
आमच्यात बी भात आमटी झाली या. होय.
हा..
ज आजं सासरा ह्यात तरत्या सातला तरी जेवा बसत्यात आवो आवज कळत नाही क्लियर आवाज येईनाझालाय अवो मग नाही सारखं टायमिंग येऊन जेवायला साडे
नाही वो
तुम्हाला मी
हा हा मला हाय इथं रेंज. तुमच्या तिथच प्रॉब्लेम आहे रेंजचा. कुणाला मला हाय कि.
हा, हा एकदम तुम्ही बोललेल नंतर ऐकू येतेय.
हा लेट आयकू यायला लागलंय काय?
हा, हा लेट ऐकू याय लागलंय. हम्म. दळप कशाच करायला लागलासा? ग गहू गहू?
गहु नाही वटाना जरा शाळेतल आणलं होत खराब झालेलं. हम्म त्यात मग खराब खराब काढाचं जरा चांगलं असल की ठेवायचं. पावभाजी तेन करायला. हा. पावभाजी, उसळ तेजी छान होत्या.
होतय व्हय भिजवून मग शिट्टी लावते ना
हा, हा. जरा किडल्यात. ते डाळीतेन काढूनच टाकतो वाटाणाच घेते नई. दोन दिवस झालं आणून. निट तर करावं म्हणलं हाय तिथच पडलं ते. मी शक्यतो दळत नाही जास्त करत आत्याच करत्यात.
हा, हा. बाहेरला माणूस काम करत असल की नाही ते आपण म्हणतोय आप पण करत नाही खरं वेळच मिळत नाही.
की
माझ पण तसं होतंय जसं मी आता बाहेरच्या कामाला लावलं तस घरातल्या कामाला लई हात लागत नाय हो. होय. आता अजून पण आता उद्या आमची मिटिंग हाय त्यात पूजा संघ अजून दोन चार दिवस चार पाच दिवसात पूजाला अजून जाया लागतय सोनोग्राफीला.
म आता उद्या कोण जाणार?
उद्या मी संग तिथं जाणार तिथं पतूर, येताना आता मला वेळ होतोय. ती एवढ म्हणूनच मला म्हणत्यात तुझ्या म्हणजे, उशर म्हणजे ते कोण थांबणार अस आणि माझं ऑफीस हितन लांब आहे. तीनच द्या
ह
ते अनेक टेन्शनच आहे आता उद्या
हम्म हम्म
आजच जीव रडकुंडीला आला म्हणत्या बाई, वाहन नसली की लय डोक दुखतंय ओ. होय होय! मुंडे
हा लई हाय!
हम्म गरम बी लई होतय ते, स्टोन बांधल की तोंडाला.
ते सुती माहिती ये का नुसतं, अस ओढणी वाणी असत सुती. साठ का सत्तर रुपये तसलं हे. करायच स्कार्प मध्ये लय हे हुतय?
होय होय, होय होय. सासुबाई कोणत्या गावाला गेल्यात मग?
इथ शिंदेवाडी
हा
गेलती तिथ असंच, पाहुण्यांकडे भेटायला. ते मी ठेवूनच घेतल. राव्हा एक दिवस म्हणून म अजून काय, मी पण फोन केला नाही परत त्यांची ह आरडी चालू झाल्यावर परत जायला कुठे मिळत, नाही आता आम्ही जाऊन आले बर थांबा.
आ हां